आस
हो येतो.
हम्म, मग?
काय करती ये?
काही नाही बसले होते अग.
हम्म, इथला थोडासा पाऊस काय उघडतच नाहीये. चालूच आहे पण म्हणलं येत होत नेटवर्क चांगलं तर
हम्म, हम्म बर झाल.
हम्म.
होऊन जाईल भजन आता.
हो.
मग बाकी काय म्हणता अजून?
काय नाही, बाबांची तब्येत कशी आहे?
मस्त.
सर्दी, ताप गेला?
झालाय कमी जरा आता झोपलेत.
हम्म, त्यांना गोळ्या दे.
हो.
तुझी तब्येत कशी आहे?
तु पाहिली चांगली आहे का बाई?
हम्म.
हम्म, हम्म डॉली मावशील झाल का बर?
हो ते तर त्या दिवशीच झालेल.
हो काय.
हम्म.
ह् बरं बरं मग काय म्हणता अजुन?
काय नाही.
कोकण दौरा आपला, कुठे कुठे फिरले तुम्ही काय काय बघितलं कोकणात?
मी मी कोकणात खूप छोटी होते तेव्हा होते.
हम्.
त्याच्यामुळं अलिबाग, रोहा, रायगड
हम्
एवढं तर होते म्हणजे अलिबाग आणि रोहा आठवतं मला रायगड नाही आठवतं.
होय.
एवढंच बास.
अलीबागला गेलेले का कधी?
हो गेलेले.
स कळतं का ते त्यावेेळेचं?
हो आठवत ना थोडं थोडं समुद्रकिनार आठवतंय अजून ते माझ्या आजीसोबत कॉम्पिटिशनला वगैरे गेलेले ते आठव त थोडं थोडं.
कॉम्पिटिशनच आठवतो का मानगाव?
आठवतं ना.
फॅशन डिझाईन केलेला
हो मला आठवतंय एक मोरपंखी आणि हे निळा कलरचं कृष्णाचा कॉस्ट्युम बनवलेला
हम्म.
आणि एकदम असं तिथं वर डोक्याला ते लावतो ते लावलेलं आणि एक मोरपंख अडकवलेला तेच्यात
हमम
आणि ते असं एक स्टेज बनवलेला खुप मोठा
हा
आणि सगळे जण असे खाली बसलेले आणि वर एक शिक्षक असे खुर्च्यांवर बसलेले
हाहा हा.
आणि मी अशी चालत चालत चालत गेलेले माझ्या हातात एक अशी ना दांडियाची ती एक दांडी दिलेली त्याला ते गोल गोल लावून बासुरी म्हणुन. आणि मी अशी चालत चालत गेले पुढं त्याच्यानंतर चालत चालत आले मा ग आणि त्याचे तर ती जी मुलगी राधा बनलेली ती गेली चालत चालत पुढं
हम्
ही चालत चालत माग आली.
हम्
त्यानंतर आम्ही दोघी जणी हातात हात घालून गेलो पुढं आणि परत मागं आलो एवढं आठव
हो नां लंय भारी झालेलं नां अं हम्मं नंबर पणं आले होते नां तुमचे
आमची नाहीं आमच्यां आजीच आलेलं
हो तुम्हीं होतां नां त्यांच्यामध्यें
हो आम्हीं तरं फक्तं मॉडेल होतो
मॉडेल होते तुंम्ही
मलां तरं आठवतं पणं नव्हतं की म्हणजे कसं चालायचं कायं मी तसंच नॉर्मलच चालतं गेले नॉर्मल चालतं आलेत मलां एवढं आठवतंय की मी चिडले
हां
कारणं मलां कृष्णा नव्हतं बनायचं मलां राधा बनायचं होतं
हो हो
पणं मलां बळजबरी बळजबरी कृष्णा बनवलेल
हां आणि ती दुसरी एक होती नां
तिनां तिलां राधा बनवलेला
नाहीं ती एक होती नाहीं अजूंन एक होती किती नाहीं कां छोटी
ते नाहीं आठवतं मलां
तिघींचे पणं एकां नंबर आलेते तुमचे पहिला दुसंरा आणि तिसंरा तीनही नंबर आलते नां पट्टी यांला नाहीं पं कुठंला तो पटियालाच मलां वाटतं शेवलां होताो तो वेगळां राजस्थनी असं वेगळां शेवला
हां हां
पिंक कलरंचा ब्लाउज शिवलां होतां वरंती
हम्मं
आणि खांली पटीला पॅट शूंट
हं तेचं मलां आठवतंय ते कॉस्ट्युम मध्यें लेहंगा होतां घालांयचा
हम्मं लेहंगा नाहीं नऊवारी सांडी होती ती
नऊवारी होती कां
नऊ वारी होती सांडी ति
असंच कांहीतरी होतं आणि मलां ते खूंप घालायचं होतं पणं मलां कृष्णा बनवले हो त्यांच्यामुळे मलां ते धोती आणि वरती कुर्ता टाईप असं होतं आणि त्यांला ओढणी होती
हो त्यांला जॉईन ओढणी होती जॉईन
हां म्हणूंन मी एकदंम रागांरगांतचंन असे केेलेले रागांरगांतचं चालले रागांरगांत तुचं पोरांत आलां आहे
आपणं आपल्यांला आम्हीं लंगेत यांयच नां
मलां असं वाटायचं की मलां नां देतां दुसऱ्यांला
मनांसारखं नाहीं झालं की रांग लां चिडचिडचिड
ते आंता पणं होतं आहे
ह्मं भारी होते ते दिवसं नां
मंग हं आता जसं जसं मोठं होईल तस तस एक एक एक टेन्शन वाढत जातय.
हम्म् मोठं झालं की जबाबदाऱ्या पण मोठ्याच होतात ना वाढतात.
नाहीतर काय?
हम्म लहान असतात तेव्हा जबाबदाऱ्या पण लहान असतात कळत पण नाही.
प्रॉब्लेम्स पण छोटेच असतात सगळे.
हम् जस मोठे होईल तसे प्रॉब्लेम पण मोठे होतात. जबाबदाऱ्या पण मोठ्या असतात.
त्यांच्यातून जायचं असतं सगळ्यांना
हम्म तो शाळेत असताना तुमच्या शाळेत होतं का असं
हो होतं की
हम्म
हो आमच्या काय खेड्यातल्या शाळा प्रार्थ मराठी तुमच्यासारखे थोडे इंग्लिश मिडीयम काय
काय
आमच्या इथं मराठी शाळा जे. ड. पी. च्या शाळेत जायाचो आम्ही
तुझ्या शाळेत काही मैत्रिणी असतील ना
हो आहेत.
आता आहेत का त्या कॉन्टॅक्टमध्ये का नाहीयत.
अहं
का बरं
काय नंतर लग्न झालंय त्याचं कॉन्टॅक्टच नाही मिळतं.
तिथं गावातच राहतात का
नाही जिकडं ते लग्न होऊन गेलेलं कुठे कुठे कोण नोकरी करतय कोण कुठे बरं ठिक आहे.
अरे बापरे
हम्म मिच माग आहे सगळ्यांच्या
असं थोडी आहे, आपण कम्पेअर नसतं करायचं
हा ना ते मलाच नाही नोकरी करायला भेटली काय
जेच्या त्यांच्या नुसार होतं असतं बरोबर हम्म ह
हम् ओके
आणि ते नोकरी नाही केली तरी एवढे मोठे उद्योग उभं केलेस की
हो चार चार
ते नाही.
हं हहहं चार चार उद्योग उभे केलेत की
ते
मग
दुसरे पण म्हणतीय मी प्रॉपर बिझनेस.
हम्.
ते काही कमी झालं का?
वेळ जात नाही म्हण आपला टाइमपास करत असत.
ते सुद्धा करणं होत नाही आजकाल लोकांना.
हम्म. तरी करायला पाहिजे म्हणून करायचं.
हम्म मग काय आपल्याला शिकायला भेटतं ना.
नुसतं बसून तरी वेळ जातो का?
नाही ना.
नुसतं बसा किती वाजले? खाल्लं, झोपलं, उठलं, चहा पिण, फिरायला गेलं, आलं. स्यवपाक, बाक्याला जेवलं, झुकलं, उठलं हे रोजच रुटीन.
मग काय?
त्याच्या पलीकडे दुसरं काहीतरी पाहिजे ना माणसाला. नाही दिवस मोजत बसाले होते. किती दिवस झाले, किती आठवडे गेले, किती महिने गेले.
किती वर्षे गेले ते मोजून बसे
तेच ते करण्यापेक्षा काहीतरी चांगलं केलेलं कधीही बरं.
हा.
काय काय येतं तुम्हाला कले कलेच्या क्षेत्रामध्ये?
काय झालं?
कलेच्या क्षेत्रामध्ये काय-काय करता येतं बनवता येत?
कला.
हम्.
कला कौशल्य एक कार्यक्रम होता बर का कुठे लागायचं ते? दूरदर्शनवरती लागायचं.
काय?
कला कौशल्य म्हणून.
काय असायचं त्याच्यात?
त्याच्यामध्ये असे छोट्या-छोट्या कला दाखवायचे काय-काय केलेलं असेल.
कौशल्य. हस्तकाला हम्म टी व्ही लागायचा तो कार्यक्रम लहान होतो, म्हणजे नवीन टीव्ही आलते ना त्यावेेळेला. त्यावेळेला फक्त दूरदर्शन होतं. त्याच्यामुळे कसं त्याच्यावरचे सगळेच कार्यक्रम बघायचा आवडीन. कारण तेवढाच एक चॅनल ना तो मग त्याच्यावरती माहिती बातम्या मराठी, हिंदी, इंग्लिश एका चॅनलवरती सगळ्यां.
वेगळ्या-वेगळ्या टाईमला असतील ना.
हा ना, पण ते अशा असं सगळ्या प्रकारचे आणखीन ते नाही का मूक बधिरांसाठी असतात. नि ते हाव-भाव आत्ताच्या वगैरे. त्या जर रविवारी हा त्या जर रविवारी असायच्या त्या बातम्या.
अच्छा आठवड्याभराच्या एकदाच.
हा आणि ह्या दुसऱ्या कधी अ हिंदीचा वेगळा टाईम, मराठी वेगळा सातला मराठी लागायच्या, आठ साडेआठ ला हिंदी लागायच्या, रात्री इंग्लिश वगैरे लागायच्या, अशा बातम्या एकाच चॅनलवरती सगळं.
अच्छा मग मी ठेवते हा आता